मुश करताई.
हॅलो तुमचा आवाज नाय येत आहे मला व्यवस्थित.
येतोय आवाज?
हो आता येतो या आधी येत नव्हता. ह ह!
नेटवर्क प्रॉब्लेममुळं पावसाचं वातावरण कधी होतंय, कधी नाही त्यामुळे
हो नेटवर्कचा इशू होतोच थोडाफार, ठीक आहे काही हरकत नाही बोलत राहु आपण. ठीक आहे. आपण शालेय जीवनातील निबंध याच्यावर म्हणजे निबंधावर बोलू. म्हणजे आपल्याला कसं तीन विषय आहेत. आधी आपण इंग्लिश वर बोलू. बरोबर.
ओके.
हा हु निबंध लिहिण म्हणजे इंग्लिशमध्ये तरी मला तरी वाटतं की खूपच सोपं आहे. बरोबर? ह
अ
हा कारण इंग्लिश मध्ये कसं असतं काना, मात्रा, विलांटी उकार काहीच नसतं.
हा.
तर काहीच नसत. त्याच्यामुळे एकदम इझिली असतं फक्त आपल्याला एवढी काळजी घ्यावी लागते की स्टार्टिंग आणि मधला मुद्दे सुत त्याच्यानंतर मग एंड. आणि स्पेलिंग मिस्टेक नाही व्हावी एवढी फक्त काळजी घ्यावी लागते.
काय, काय काळजी घ्यावी त्यासाठी?
हो नाही तर मग इंग्लिशमध्ये निबंध लिहायला वगैरे काही एवढं अवघड नाही. एकदम इझी. थोडा विचार करून करून निबंध लिहावा लागतो बस एवढंच.
हो मराठीमध्ये तुम्ही कसं लहीता मग?
मराठीमध्ये जरा अवघडचं असतं. कारण मराठीमध्ये सुरुवात, काना, मात्रा, विलांटी उकार आता माझ्या आईच्या आपण माझ्या आई वर जर लिहिलं आई बद्दल लहीताना आपल्याला मराठीमध्ये खूप वाक्य वगैरे असतात कि ज्याच्यात आपन पण ते टाकू शकतो निबंध लिहिता लिहिता मध्ये हो. अ तसलं म्हणजे असं एक सुवि विचार किंवा मग स्लोगन सारखं त्याला म्हणता येईल आपल्याला. आईबद्दल दोन ओळी आपण निबंध निबंध लिहिता लिहिता ऍड करू शकतो. त्याच्यानंतर पॅरेग्रा पॅरेग्राफ बदलल्यावर तो चेंज करावा लागतो.
करावा लागतो. येस बरोबर पण हे. सगळं पहिलं आ आपल्याला अं शाळेत वगैरे होतं आताच्या मुलांना एवढं नसायचं आपल्याला जो होमवर्क वैगरे असायचा तो निबंनध लिहून एसे लिहा वगैरे असायचं. आता आताच्या मुलांना शाळेत अस काही देतच नाहीत.
नाही आता काही नाही म्हणजे आता कसं आहे ना? अं आदीचं शिक्षण म्हटलं आपल्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणात जमीन आसमांचा फरक हाय.
बरं
हो कारण आपण खूप मेहनत करायचो आपल्याला जर निबंध सांगितला तर आपण चार पानं फाडायचो आणि पाचव्या पानाला आपण निबंध फायनल व्हायचा
निबंध फायनल व्हायचा आणि अ अ पहिल्या वेळेस आपल्या सगळ्या इझी स्टेप्स होत्या आताच्या सगळ्या हार्ड आहेत आपल्या वेळी इंग्लिश मेडियम अ हे स्कूलच नव्हते महत्वाचं म्हणजे आपल्या वेळी आता मराठी शाळा पूर्णपणे बंद झाल्यात सगळ्या इंग्लिश शाळा चालू झाल्या.
लोकांचा कल इंग्लिश मिडियम कडे जास्त आहे जिल्हा परिषदमध्ये खूप क्वचित मुलं जात तसं बघायला गेलं जिल्हा परिषद शिक्षण खूप चांगला आहे इंग्लिश मिडियमपेक्षा कारण त्याच्यामध्ये ते खूप हा बोला ना ताई
आता जास्तीत जास्त म्हणजे मोठे श्रीमंत लोकांची मुल नोकरी इंग्लिश मडियम मध्ये जातात पण जे गरीब मुल हेचींच मुलं आहेत ती सुद्धा आता इंग्लिश मिडियम मध्ये
लोकांना आता एक एक प्रकारचा हेवा झालाय याचा मुलगा ह्या शाळेत आहे ना आपण याच्यापेक्षा वरच्या शाळेत आपला मुलगा टाकू. अस म्हणजे निव्वळ म्हणजे- एक खूप वायवळ खर्च आहे हा शाळेत
म्हणजे खूप
खूप म्हणजे खूप फरक आहे जिल्हा परिषदला खर्च कमी शिक्षण जास्त आहे आणि तिथे शिक्षणाचे प्रकार असे आहेत ना इथे हसत खेळत शिकवतात त्याच्यानंतर ऍक्टिव्हटी करून घेतात ते जस आता गणिताचा विषय आ आपला त्याच्यात ते बऱ्यापैकी प्रॅक्टिकल करून घेतात.
करून घेतात म्हणजे इंग्लीश मिडीयम मध्ये काय करून घेतात? पहिल्यांदा शाळेत म्हणजे आपल्याला जे खेळ होते सगळ्या गोष्टी ते आताची मुलं खेळ खेळत नाहीत. काही नाही आताची मुलं मोबाईलमध्ये हं तेवढंच आपण छान गेम खेळायचो बाहेर ग्राउंड मध्ये जाऊन वगैरे आपली तब्बेत वगैरे छान राहायची वगैरे त आताच्या मुलांची पण राह आपण आपण निबंध लिहायचं म्हणल की आपण त्या विषयावरती सर्च करायच असं बाहेर वगैरे जाऊन किंवा साक्षात ते आपण विषय बघायचा ओ आपल्या आई वडिलांना विचारायचं हे काय ते काय
तेच ना आधी आपलं तस नव्हत पण आपल्याला कोणीच गायडन्स करायचं नाही आपण स्वतःच अभ्यास करायचा स्वतःच निबंध लिहायचा स्वतः आपला निबंध शाळेत दाखवायचा. हं बरोबर का नाही? आता नेटवर टाकलं कस जायचं? निबंध -निबंध पण रेडीमेड ना- हा मेहनत काहीच नको मुलांना.
काहीच नाही आपण खूप मेहनत करायचो
हा पण बापरे सांगते काय चारदा निबंध लिहायचो तेव्हा यपाचवंदानी ब आपला फायनल व्हायचा
हो तुम्ही तुम्हाला आठवत तुम्ही अ शाळेत तुमच्या आवडीचा कोणता निबंध
अ मी का माझे हे निबंध मला तो विषय खूप आवडायचा आधी पासूनच
हो ना मग कोणते कोणते निबंध
खूप छान म्हणजे मी इतकी लिहायची ना त्याच्यावर माझा आवडता विषय होता माझी आई निबंध
हो का
त्याच्यावर लिहायसारखं भरपूर होत पेपरमध्ये पण जर त आला ना मला हो त्याच्यात म्हणजे क कस असत ना आपण जे म्हणतो ना आपल्याला मार्क कव्हर करायचा विषय होता तो
हो खूप निबंध म्हणले की आपल्याला फाय मार्क्स तरी भेटून जायचे.
हो फक्त त्याच काय होत मुद्दे सुटले हव लागायचं पॅरेग्राफ सोडावी लागायचे व्यवस्थित काना मित्र वेलांटी उकार वैगेरे हं थोडं फार एखाद चुकलं तर ते मार्क्स कापून घ्यायचे पण आपल्याला एक व दहावीतही आपल्या वेळेस तेच होत की मार्क मिळवायचे होते फक्त निबंधामध्ये
मराठीचा पेपर असला की, आपण पेपर जवळ आल्याआल्या आपण पहिल्यांदा तेच बघायचं पण त्या निबंध वर तीन ऑप्शन् असायचेहा हाहाहा छान वाटायचं आणि आपण शोधायचचं माझी आई म्हणून निबंध आहे की नाही
म्हणजे कारण त्याच्यावर लिहायसारखं भरपूर होत ना
भरपूर येत खूप
असं त्याच्यामुळे मग तो विषय सगळ्यांनाच आवडायचा ह अं
हो सगळ्यांना म्हणजे सगळ्या अजून काय काय बात म जेवण वगैरे झालं
हो झालं झालं हं हं तुम
बाकी अजून हो झालं जेवण वगैरे, अजून काय काय आवडते?
हो हा हा नाही काही नाही बस तेच म्हटलं चला अरे एक कॉल तरी हून जाईल आपला कारण माझे कॉलच नाही झालेत जास्त हंहं
अच्छा
हो वेळ नसतो ना वेळ वेळेला म्हटलं चला आता करू एक दोन कॉल तरी होऊन गेले मला पाच कॉल परत आलेत ना
हा हा ते जॉब करता काय तुम्ही?
हो नाही मी घरीच असते जॉब नाही करत तरी घर चे काम वगैरे अस बरच असतं मुलं
हा
अभ्यास घेणं तुम्हाला तेच सांगते ना आपल्यावेळी तेच नव्हतं आपण आपला अभ्यास कुठ करून घ्यायचं समजायचं पण नाही.
समजायचं पण. आपली आई आपल्याकडे आपल्या आईला त्यावरती पूर्ण विश्वास असायचा. की नाही माझी मुलगी व्यवस्थित अभ्यास ते पण आताच्या ह्या जमान्यामध्ये मोबाईल अ आहे असल्यामुळे- आपलं लक्ष- म्हणजे मुलांच लक्ष केंद्रित होत नाही अभ्यासाकडे. आणि आपल्या वेळी मोबाईल वगैरे काय नव्हतं. त्यामुळ आपण व्यवस्थित अभ्यास वगैरे करत होतो.
बरोबर बरोबर.
तेच ना त्यामुळे आताच्या शिक्ष नातन आपल्या शिक्षणात खूप म्हणजे खूप फरक आहे. आताच्या काय काय गोष् ते आपल्या मुलांना माहिती पण आपल्याला माहित माहित. एवढं म्हणजे, मोबाईलनं अहं- गोष्टी घडवून आणल्यात. म्हणजे ए आयच सगळं काम आहे.
हो हो ते तर आहेच.
ह. त्यामुळे मुलांनी आता कुठला एसे, निबंध वगैरे, चाडीच्या पिठेवर टाकलं.
मुलांना आता एवढं गांभीर्य नाहीय त्याच्यामध्ये आपलं गांभीर्य हो सांग. कारण आपले मार्क्स कवर होऊन जायचे ना ते च्यात? आता मुलांना काही नाही, आता मुलांना शिक्षणातून कामगिरी- ते. नाही तर काय
तेच
आपल्याला किती टेनशन राहायच.
आपल्याला रिझल्ट असला की टेन्शन असायचं किती मार्क्स पडतात- चांगले जरी आले तरी आपल्याला वाईट वाटायचं एक दोन मार्क मला कमी आले. तरी आपल्याला वाईट. आताच्या मुलांना हा- पास आउट आहेना, संपला विषय. म बस.
असं नाही काही त्यांना टेन्शन नाही आता- गेलं सगळं. आता एखादां क्वचित म्हणजे बोटावर मोजण्यासारखे मुलं मुली- त्यांना अभ्यास आवडतो. अस एक अभ्यासात रुची पाहिजे. अभ्यासच आता. अभ्यासाचं टार्गेट एवढं वाढलंय ना काय सांगू? खूप- टफ फाईट झाली शिक्षणाची आता.
हॅलो. हॅलो. हॅलो.